हॅलो! !
हॅलो! येतो, येतो काय करायलस?
काय ना व बसलेलो गेम खेळत.
ते राहुदे दे तुला सांगायचं राहिलं. पार्सल आलं कि माझ. पेंटा मागवलेल्या तीन.
आहेतच चांगल्या.
ये चांगल्या आई शपत लई भारी क्वालिटी तर लई भारी आहे. घरात मम्मीला पण आवडली शहाण्या आणि अशी बॅग बॅगीत टाईप आहे जरा रिलॅक्स फिट आहे तीन आहेत एक. ब्राऊन जरा कलर आहे. एक बॅगी कलर आहे. आणि एक जरा ब्लॅकिश आणि जरा पर्पल कलर आहे हे. तीन कलर आहेत मी त्यातले बघणार. ज्या उरल्याल्या दोन पिके घिने
हा.
देणार कोणाला तरी तुला पाहिजे?
ह नकोमला नाही आवडत जास्त चड्ड्या.
अरे कापड लय भारी आहे शहाण्या कापड क्वालिटी रे.
किती मिळाले.
मला सहाशे. सत्यांशी रुपयाला भेटली बघ तीन आणि एक जर घ्यायला गेलो, तर दोनशे ऐंशी का नव्वद रुपयाला एक पडली असती मला.
होय मग जर दुकानात जाऊन घेतले तर किती पडते.
दुकानात ट्राऊझर तीनशे साडेतीनशे पर्यंत आहे.
तीनशे साडेतीनशे पर्यंत पडतंय का.
हा मी बघितली झुडीयोत बघितलेय. पण जुडयोत. पण जरा महाग वाटली मला आणि होती सोड तशी क्वालिटी होती. पण ह्या आता मी ज्या रेंज ला घेतल्या.
ब
त्या रेंज मध्ये ही क्वालिटी एक नंबर मला तर लय आवडली आणि त्या माझ्या स्ट्रप शर्ट वर ती, क्रीम कलर ची बॅगी टाईप आहे की नाही.
हा
ती तर असली भारी दिसत्या की नाही भावा पँट. आणि उंचीला
हा
आणि रुंदीला बॉस परफेक्ट बसल्या मला भाऊ पॅन्ट ती असली भारी बसल्या. चांगला आहे बघ घेतोयस का बघ ट्राऊझर शान्या. तीस नंबर मी तीस घेतल्या उंची घेतल्या.
तुझी तीस हाय काय?
हा बत्तीस लागत्या मला पण तीस घेत घेतल्या मी मुद्दाम ती आणि ती पण बरोबर आली सोड उंचीला तीन तीस घेतल्यामुळं.
हा हा हा चांगलाय चांगलाय काय विषय नाय.
ही अशीच घेतलेली मी खरं बत्तीस घेतलेली लिनियन मला वाटलं मला. माझ्या मते तर, तीस होती त्यामुळं जरा ढगळी आली असनार शाण्या ढगई आलती जरा लिनन पॅन्ट. ती मला सहाशे पं सत्तावन्न रुपयला भेटलेली.
बर नंतर येतो मी बघायला, ते जरा वरती ब मला म्हणून गेलतो.
बघ जर त्यातली घेणार असलास तर त्या ब्राऊन आणि ब्लॅकिश मधली चालत्या बघ कुठली तरी एक. ब्लॅक माझ्याकडं व्हाईट शर्ट घ्या पाहिजे आता मला त्या पँटीसाठी. कारण की ब्लॅक पँन्ट आणि व्हाईट शर्ट आणि ब्लॅक बूट जरा चांगलं वाटते.
हा हा.
अरे तुला एक विचाराचं होतं. आता माझ्याकडं शिप शर्ट हाय ब्ल्यू कलरचा.
बरं.
त्यावरची क्रीम कलरची पॅन्ट हाय.
हा हा
तेज्यावर, बूट म्हणजे कुठला असा आउटफिट शूज किंवा चप्पल किंवा कुटला सँडेल चांगला वाटतंय.
हा आता मला अंदाज नाहीये बघ मला फॅशनच्या बाबतीत काय माहित नाय.
अंदाजे म्हणजे कुठं तरी रील्सला तेन बघितलं असचील घातल्यालं तेन कोणतरी दुसऱ्यानं नाही.
ए नाये. हे बघ आपल्या हेला विचार की ब्रँडला विचार की त्याला सगळं अंदाज हाय बग त्या बाबतीत.
विचारू काय तेला?
हा तेला विचार मला फॅशनच्या बाबतीत एवढं माहित नाही.
हम्म हम्म अरे तुला एक आणि एक विचारायचं होतं?
हा
त्या भेजावरनं आटवलं? मी इंस्टाला तुला रील पाठवलेली बघितलीस?
कुठली रे!
ओरा फार्मिंगची.
औरा फारमिंगची.
हा ते पोरगं एक असतय बघ ब्लॅक मध्ये करत असतंय? ओरा फार्मिंग म्हणजे ब्लॅक सगळं तेची बॉडी ब्लॅक करून? विदाऊट फेसलुक करचं असते बघ अनिमेट.
बघायला पाहिजे रे कारण तू पाठवतूय मर्दा दिवसात पन्नास भर रिल्सा.
हम्म हम्म बघित जरा मला तशी श्यान्या इडिटिंग करायचाय तुला इडिटिंग जमतंय न्हवका मला जरा इडिटिंगचं सांग की? तशा टाईपमध्ये एडिटिंग करायचाय? हा फॉर्म कडिट मध्ये ते कसय माहित आहे? तो मुलगा आहे की नाही?
हा.
पुढे ते पहिला आणि ते म्हणजे आपलं जस त्याला मीडिया तेन म्हणत असल क नाही फॉलोअर्स त्याचे तेन.
हा.
म्हणजे तो चांग तो चांगला दिसत नाही.
बरं.
त्याचा आवाज जरा वेगळा आहे.
हा.
त्याच्यावरन मग त्यो म्हणतोय की मी का म्हणजे मी काय सुपर हिरो आहे काय. की लगेच मी मागं जाणार. आणि सगळं ब्लॅक होणार आणि एकदमच ओरामध्ये मी कन्वर्ट होणार ओरा फार्मिंग माझं क्रिएट होणार आणि मग ते वि वेड मिट वेमिट म्हणते आणि तसं चालू तें गौराव फारमिंग. तशा टाईपमध्ये एडिट करायचा बघा जरा.
बरं बर बर तुला पहिलं कवा केलयस.
पहिलं नाही रे!
ह मग तुला ॲप पाठिवतो?
हा.
व्हॉट्सअपला.
हा.
सांग तुला पहिला म तुझा मोबाईल कूठलाय सांग
य्यू वाय थर्टी नाईन फाईव जी.
आठ एकशे अठ्ठावीस.
आठ दोनशे छप्पन
हा म काय विषयच नाही स्मूथ म काय कर अ तुला पाठीव त्यो एक ॲप
हा
ते ॲप ते डाउनलोड कर.
हा
आणि काय कर त्यानंतर ते ओपन केलंस कनी
हा
थांब ह दोन मिनिटं हा ते ऍप ओपन केलंस की तिथं न्यू प्रोजेक्ट म्हणून येतय
हा
ते न्यू प्रोजेक्ट वर क्लिक केलास की तुझं अल्बम मध्ये जातेस तिथंन अधिक व्हिडिओ घ्यायचा.
हा
पहिल्यांदा व्हडिओ एडिटिंगमधल बेसिक समज.
हा
ते काय काय असतेस कट करणं
हा
कट केलेलं डिलीट करण.
हा
ते जोडणं त्यामध्ये फेट घालीवन. त्यानंतर कसं असतय ओवर लय म्हणजे आता समज तू एका व्हिडिओ वर तुला फोटो घ्यायचाय
हा
तर ते तू त्यातनं घेऊ शकतेस हे पहिल बेसिक समज त्यामध्ये नंतर तुला स्क्रीन कुठली पाहिजे युट्यब ला तर व्हिडिओ बहितला असल शॉर्टची जी फेम असते ते वेगळी असत्या.
हा हा
लाँग व्हडिओची फ्रेम वेगळी असत्या.
हा
त्या हेन ते एडिट करण्यासाठी जस फ्रेम असत्यात.
हा
त्यामध्ये पहिली गोष्ट समज कट म्हणजे काय जोडणं काय असतय. आणि त्यामध्ये इफ्फेक्ट लावणं हेे बेसिक ती गोष्टी समज मग साउंड इफेक्ट का असत्यात. तू जे करालायस त्यात तुला येणार बीट वाईज. आता एखाद तु फोंग बगीतला असशील ते मधीच तिथं तेजा आवाज असा वाढतोय बग.
हा माहितीय की.
आणि मधीच त्याच तिथं ते फ्रीज होते. ती स्क्रीन आणि त्याच्यावरती एक सिम्बॉल येतय.
हा
त्याला ट्रोलिंग फेज म्हणत्यात.
तेसा त्याला
हा त्याला ते सिमबॉल येते त्याला.
हा
मग ते ट्रोलिंग फेस त्याह्याच्यानुसार बीट ऍड करणं त्याला ट्रोलिंग फेस करणं त्याला इफेक्ट लावणं. त्यानंतर ते व्हिडिओ बरोबर होते मग तिथे कवा तरी रिलला बघितला असशील बघ. की एडिटरला सगळं सांग सांगितलं तर एडिटर करू शकते फक्त एडिटरला कधी गाणं बदला सांगाय नाही.
का?
हे त्याच्या मागचं कारण असते आता समज, एक बीट. एक फॉक, काय आहे जिच्यात प्रत्येक बीट, तीन सेकंदाच्या अंतरावर आहे.
हा.
मग त्यात काय काढलं इफेक्ट आलं.
हा.
त्यानंतर ते सिमबॉल आला हे सगळं ओरलीमध्ये आले आता समज तू आणू बद्दल आणि एक बीट झाली. चार सेकंदाची त्यानंतर दुसरी बीट आहे दुसऱ्या सेकंदावर. म्हणजे सगळें परत फोटो हालवाव लागत्यातं.
परत वर पुढंच माग मागंच पुढं कराय पाहिजे.
हा ती नुसत फोटो, हालत नाहीत. त्या फोटोच फिट हालत्यात ति जे घेतलेले. टामलाईन हालत्या. त्या परत ते जे तू फॉगच घेतले असते ते करेक्ट बिट. नाही ऍडजस्ट झालं तर ते विडिओ बघायला वाटते.
म्हणजे त्यात सगळ्यात पूर्ण एडिटिंग मध्ये गाणं परत- लागते फक्त
हा गाण्यानुसार - हा गाण्यानुसार घेतला तर काही विषयच नाही.
हा.
मग त्याचा तूक निवांत करू शकते. यामूळ एडिटला कधी गाणं बदला. सांगलं की नाही की वैतागत्यात गाणं बदलन म्हणजे पूर्ण जेवणाचा पदार्थ परत तयार करणार.
म्हणजे, सुरुवातीपासनं.
हा असं त्यात आयटम आहेत तयार घाट. ललं नुसतं ते तुला ऍडजस्ट कराचं असा विषय आहे पण ते ऍडजस्ट. त्यानं सगळा वेळजातंय तू जे करालास त्या टाईम मध्ये
हा हा.
नाही त समज. तू बिटाय तुझं पुढं आणि तुझ्या फोटो बदलयला हि मग त चांगलं दिसलं.
हा नाही.
हा मग त्यामुळे ते तस असते त्यानंतर दोन वडिओ फेट- असते. त्या त्यानंतर दोन व्हिडिओ जोडण्यासाठी ज फेट असतात.
हम्म,
त्या नंतर कुठला कट कुठ चांगला दिसल बरोबर ते असते. त्यानंतर एक मास्क म्हणून पण असते मास्क म्हण ठीक आहे की आता तू कधी तर वेळ लाचशील आता कस सांगू तुला. एक सर्कल ज एनिमेशन वईट लागे.
हा.
जे गे आता तुला सांगताना नाही तुला मी दाखवं तो उद्या भेटलस की ओरिजिनल मध्ये.
बरं.
ते उद्या तुला तिथं दाखव ते उद्या कळेलच तुला काय विषय मी काय म्हणावले नेमकं.
फक्त एवढंच समज, की तू जरी युट्यूब वर बघून, शिका लागलस हॅलो? ऐकालेस ना, तू युट्यूब वर बघून शिकाय लागेलस तर तु नुसतं शिकतेस, तुला जर प्रॉपर रिडिंग शिकायला, मी ज्या वे न शिकलो ते यांना सांगू का, तुम्ही त्यावर एक व्हिडिओ घे, आता तु मगाशी जो माला सांगितलास.
हां.
ती व्हिडिओ घे, आन तुझ्या जवळ तो व्हिडिओ घे, तो स्वतचा मान नाही, तूझ्या जवळचा व्हिडीओ घे.
हा.
आणि तो व्हिडिओ, जसा तू इंस्टाव बघितलास.
हं.
तशा पद्धतीने निट करा, अश काय
म्हणजे न काय बघता-बीघता, डायरेक्ट एडिट करू मी
माला तू म्हणणार, माला माहितीचं नाही, कुठलं ऑप्शन कुठं हाय. मग मला कळणार कसं, म त्यासाठी काय करायचं, आता समज एक व्हिडिओ घ्यायचा, कुठला पण घे, फोन मधला, नाहीतर एक कुठला पण फोटो घ्यायचा आता पहिला फोटो घेतलास तू सिलेक्ट केला, तर पहिला ऑप्शन ओपन होते, कट म्हणून, त्या दाबायजं. त्यावर दाबलास, त समज पहिलं, त्या फोटो व्हिडिओ क्लिक केलास.
बरं.
त्य पहिल ऑप्शन तिथं, ओपन होते, कट म्हणून.
हां.
म ते. ते म्हणजे काय? कट म्हणजे काय? आता ते व्हिडिओला तोडते, दोन ह्याच्यात.
हा.
हे आता जव्हा, तू तुझ तू करतेस, म्हणजे तेव्हा दाबलास, कट हा, हित कट झाला, म त्या मेमरीला लक्षात राहते, हा मी हे दाबलेलं ते कड झालत, आता त्या समज पुढचं ऑप्शन हाय, आवाजचाय, अन तो व्हिडिओ सिलेक्ट केला, असा त्या आवा कमी केलास, व्हिडिओ चालू केलास, हां हे ज आवाज कमी केल्या, व्हिडिओचा आवाज कमी होते.
हा.
म्हणजे असं शिक, युट्यूर बगुन शिकू नको, तुझ ते एक्सप्लोर कर, जस आता समज नवीन फोन घेतलास, की तु एस एक्सप्लोअर करतेस, तुझी फोनची सेटिंग कुठ हाय, तुझ्या डिस्प्लेची सेटिंग हाय, तुझ्या ऍपची सेटिंग हाय आहे आणि ती स्वतःच्या अनुसार ऍडजस्ट करते, बरोबर आय?
होय.
तसंच, ते ॲप ओपन करायचं त्यात एक व्हिडिओ घ्यायचा ऍप सगळं एक्सप्लोर करायचं, कुठला इफेट काय, काय, कुठं काय? कुठलं काय दाबल्यावर, काय होते? हे जेव्हा तु स्वतःहून करततेस
हं.
त्या, तुझ्या जे लक्षात राहते, ते वेगळंच असते, मग जे, ते तेच्याहून भारी असते, जे मी सांगण्यापेक्षा
ह्म हं.
मी तुला एक- एक सांगणार त्यात मी एक पॉईंट विसरणार जे महत्वाचं ते तुला सांगायच
बरं बरं बघतो मी करून
तुझं तु कर
हा हा ते व्हिडिओ घेऊन घेतो मी डाउनलोड करतो मी आणि बघतो तो तशा टाईपमध्ये होतोय का बघतो.
हा म्हणजे पहिल्यांदा आधी एक्सप्लोर कर एक्सप्लोर कर हा जिथे तुला पॉईंट कळत नाही तिथं मला फोन कर मी सांगायला आहेच.
करतो करतो चालतय करून बघतो आणि उद्या मला तरी दाखव काय एकदा.
ठीक आहे ठीक आहे तुला दाखवीतो वाटल्यास मी
चालतय ठेऊ काय?
हा
ये नंतर बघायला ते पॅन्ट
हा येतो येतो.
हा